हॅलो अहो या नंबर वर लागतोय वाट त्या नंबरला लागेल. हाय वो त्यो हा ह्यो नवीन नवीन ह्याला टास्क आलय नाही सॉरी मग तेज्या
हा हा.
ह्यो कॉल कम्प्लीट होऊन दे मग त्याच्यावरन बघू ह ह काय चाललंय.
काय नाही बसलोय बघा मुलगा खेळाय लागला
हा.
काय झालं नाही फिरायला नाही इथच खे आहेत की काका तेन आता काकी येत्यात आई गेल्या कंट्रोल आणायला. यायचीय भैया कामावर गेलाय एकत्र भैय्या गेलाय कामाला बसलोय मग चार भांडी होती तेवढी घासली आणि आणि बसलोय.
हा हा होय काय काम नसतय खरं, ती आहेच गोष्ट खरं.
हां.
हं
काय नाही बघा.
निवांत हम्म हम्म हम्म. भाकरी कराय लागलोय. आणि हे करायचंय भाकरी कराय लागलोय, अजून अं आम घट्ट भाजीला करायचिय, पोकळ्याची करायचीय म्हणल ना. हे करायचंय काजूची आमटी करता का ओ? तुम्ही कधी.
नाय ओ.
अं काजूची‌ आमटी करतंय.
कच्च काजू का, ते विकत मिळतात ते काजू. विकत मिळतात तेच ना. हा हा.
तेच काजू खरं भिजत घालायचं भिजून मऊ हुत्यात. ते काय करायचं सांगा, हा आम्ही आम्ही काय करतोय कच्च असतय का नाही, हे करतोय काढून कनी घेतोय तस हे जरी केलासा म्हणजे दुकानातला आणून जरी भिजत घातलासा, तरी चालतंय. हं काम त्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा, जिर, मोहरीची फुडणी टाकून आपूण डाळ कशी फुडणी टाकतोय की नय, तशी ते कांदा घालून कांदा भाजायचा त्यात थोडं भाजाय
हा.
आणि मग चटणी, मीठ घालून असं लय घट करायचं नाय, पातळच पाण्यागत होत्यात खर चव लय उतरते अओ त्याला.
व्हय. आम्ही सारखी करतोय, ते आमचे काजव नाय ते.
हा.
हा हा नको आज पाणी आणायला चालल्यात. परत जायाच. धून देऊ. हा हा.
आमची झाडं आहेत ना इथं, त्यामुळं.
हायेत व्हय, हा हा हा घरचे असल्यामुळे ये परत जा म्हणस. हा हा.
हम्म त्यामुळ त्याच काय वाटत नाही, विकत आणून करायचं म्हणल्यावर महाग हाय सोडा ते.
काजू महाग हाय ओ.
नाही.
विकत आणून करायचं नाही, आता आम्ही अ आम्ही पिल्याला आण ना अर्धा किलो बदाम, अर्धा किलो काजू, अर्धा कि लो खजूर एकदम आणतोय. मग ते काय माहित ओ, एकदा एकदा आणलं होत. पाणी नाही बाळा, आजा आणायला गेल्यात. एकदा आणल होत, म्हणजे टोटल ते तिनीं ह्याच तेराशे रुपये झालतं, कसं काय बघितलं नाही. मग त्यावर आणलच नव्हतं. मग ते हाय ते काजू परवा, मँगोच आईसक्रीम केल तर त्याला तेन घालून संपवलं बदाम तेन
हा हा आता आणि आणायला पाहिजे
हा आता आणि आणय पाहिजे
हा हा हम् ताज कस घ्याल माग आम्ही पण ते विकतय कणी हाय असं बी म्हणजे ते बीच्या आत बी असतय नाही त्या फोडायच्या आधीची ते तसं शंभर रुपये किलो लो घेत्यात
घेेत्यात व्हय हम्म हम्म
ते तस अखंड बी मग त्यानी ते मशनीत घालून त्यातल्या आतल्या बिया काढतात
हा हा म्हणजे विकत घेत्यात व्हय
विकत घेत्यात विकतोय आम्ही हम्म बिया त्याच्या जास्त झाड आहेत नाही त्याच्या ब्या काढून आणायचं राखाय जायला लागतय ओ पोरं काढून नेत्यात हं पोरं पोरं मग काढून नेऊन इक इकायचं अशी काम करत्यात हम्म मग कोण तर कोण तर जाऊन झालं झाडावर चढून काढून आणून त्याला वर फळ असतं आणि खाली बी असतय हम्म सप्त्याला आलासा तर बघूया बघायला हम् हम् ह काय नाही म हम्् हम् ह् चहा पाणी झाला
चहा पणी चहा काही पित नाही हा चहा पित नाही त्यामुळे काय नाही
हा हा मग बिस्किट वगैरे काहीच नस ह हम्म हम् आवडतच नाही
ह नाही मला कधी क्रीम आवडत नाही मग क्हा तर ती खारी बिस्किट असल कवा्हा तर
ह ते हे जा केक करते पोस्टचा बघित नाहीस
टोस्टचा केक नाही हो माहित
ऐस् क्रीम ऐस् क्र्रीम हा ऐस् कम सरी केक म्हंल ऐस् क्रीम ऐस् क्र्रीम कररी हम् हा बिस्किटांचा केक करते हम्म र येसको पण आम्ही करून घल चांग
चांगला होतोय केक त्याचा मी कधी करत नाही हो मी फक्त पहिला रव्याचा रव्याचा केलता पहिल्यांदा आमच्या धरांचा बडडे होता तेव्हा खर कस झालं हम् रव्याचा ते इनोतेन काय काय हे घालूनच केलत खरं त्याला कस झालं ते रवा काजू बदाम ते भरपूर प्रमाणात झालं आणि ते भांड छोटं पडलं कुकरचं
अ
त्यामुळे तिलाही वापरला नाही
मग ते राहि हे झालं वेस्ट गेलं मात्र झाला
फुलात ना आम्ही निम्मच खाल्ला निम्म जण कोणी खाल्ला नाही जास्त
ह ते वरिओ विस्पीडच पण म्हणतात वा गॅस काढून दतात हे करत वाटता
हा मिक्सरला ते फिरवायचं बारीक त्यानंतर त्यात इनो घालायचा इनो नंतर.. ते आपण मिक्सर ला बारी. क करतोय ना तेव्हा त्यात साखर पण घालायची. आणि जेव्हा आपण भांड्यात घालतो तेव्हा त्यात इनो घालायचा.
कुकरमध्येध्ये ठेवा नाही तर सगळ्यात बेस्ट आपलं हे असते ना कडेमध्ये पाणी वतायचं. आणि त्यात काहीतरी डबा त्या पालता घाून त्यावर ठेवायंचं तें. व्हायला आनी तें वाफवून घ्यायचं.
हा म्हणजे चाळीस मिनिटं किंवा वीस मिनिटं तीस मिनिटं अस ते असतय. हम्म मग ते आपलं चाकुून असं फुगलं का नाही बघायचं. जर चिटकलं नाही चाकूला तर ते शिजले म्हणायचं. आणि मग ते काढून हे करायचं. आणि ते ढोकळा कधी केलाय स काव? हा.
ह सांगा बरं करतोच मला लय देवजला करायची इच्छा आहे.
आपलं...
हम्.
हम्म ह ज बेसन पीठ घ्यायचं. अम् बेसनपिठत हे घालायचं. अम् बेसन पिठात मीठ घालायचं. आणि... त्यात इनो पहिला ते बेसन पिठात मीठ घालून थोड्या वेळ एक पाच दहा मिनिट ठेवायचं. आणि जेव्हा आपण भांड्यात घालतो ना तेव्हा त्यात इनो घालून मिक्स करून ठेवायचं वाफवायचं ते. आणि इकडं आहे ना दुसरीकडं अ फोडणी टाकायची अ मिरची. मिरची चिरायची त्यात किंवा लांबडी घालायची मिरची अस.
हम हम.
आणि कडीपत्ता जिरं मोहरी फोडणी टाकायची आणि त्यात पाणी वतायचं आणि त्यात मीठ साखर घालायचं. आणि ह आणि ढोकळा इकडं जस केकला आपण वाफून घेतोय ना! तसं ते पण वाफवून घ्यायचं आणि वाफलल्यानंतर मग.. ते बघायचं एक पंधरा वीस मिनिटांने वाफल्यावर अम्.. रिकामा ऑडिओ अ काढायचं ते आणि ह्याच्यात घ्यायचं आपल्या ताटलीत घेऊन चाकून काप करायचं. आणि वरणं ते केलेलं पाणी असतंय ना त्याच्यावर घालायचं.
तेच्यावर घालायचं.
च होय. हा त्यात ते घालायच नाही वरणं वतायचे ते. मग ते असं स्पंजी झालेलं असतंय ना ते सगळं असं ओढून घेत.
हा हा वडून घेतय काय.
हा वडून घेतेय तरी पण आहे ना करायची वेळ यू बला रेसिपी बघा.
अम बघतो.
छान होते आमचे काकी पण करते आता. हाये डाळीचं पीठ खरं आहे ना ते ते कसं केलं जरा बारीक दळून दिलं नाही बारीक दळून दिलंय मोठ गर्भगर्भ लागते त्याला.
लागतय का आणि ते कस करतय सांगा घरात दाळींच पी पीठ दळाले अन् त्यात तांदूळ थोडं घालत्यात.
होय होय आम्ही घरात तसच करतोय की एक किलो डाळ असली की अर्धा नाही अर्धा किलो तांदूळ त्या ग्लासमध्ये आहे की बघ. आर नाही हो मी आता परवा आमच्या अमच्या आत्या आपल्यावर तसं घालत्यात थांब आत जा पाणी आणाय लागल्यात आमची आत्ती दळताना ना तसं करत, आत्ती कुठल्या तांब्यात आहे पाणी संप आत जा पाणी आणाया गेलेत बाटली घेऊन. थांब येत्यात मग आम्ही करताना मी दळताना कस परवा नुस फक्त डाळच दीड किलो दळली आमची घरचच आहे नी गिरण.
हा हा.
दळली असं केलंय.
नुसत्या डाळीच्या पिठाचा कराय पाहिजे त्यो त्यात तांदूळ नसाय पाहिजे.
नाही नाही चालत ते पण नुसत्या तांदळाचा पण ढोकळा करत्यात.
करत्या मी उद्याच करून बघ
हाय काय?
हा हाय बेसनचे पीठ असतेय सोडं आमच्यात कायम. का ते झुणका वगैरे नाही तर असं भजी बीजी सारखं भाजतंय ना. त्यांना झाले झाले लक्षच नाही थांब ह.